हॅलो काय करती हॅलो
काय नाही हो च करत आता पोराने
हा च हा हा पाऊस झाला का चहा पणी झाली व मी कपडे दोरेल हां
तुमचं स्वयंपाक झाला
स्वयंपाक झाला मला शातात जायचंय आज शातात जायचंय आज स्वयंपाक झाला
श तर जायच आ उ उघडला ना पाऊस
हा हा आज पाऊस उघाडा ना
हा इथे पण उघडला रात्री झाला रात्रभर चालू होत पण आता उघडलं
हा इकड नव्हता रात्री बी नि आला जे दुपारा बंद झाला त्याच्यानंतर आलाच नाही
नाही ये इथ रात्री झाला अज्छान
हा
ह ल काय झाांगलं चहा ब चहा करते आता
हा का
हम्म काय काम चाललटमध्ये
मग काही नाही बा आता कपडे धुतलं कपडे वाळू घालू राहिले शेतात जायचंय कांदे भरायचे आहे
कामकाज चालू आहे शेतामध्ये
कांदे कांदे ठेवेले ना कांदे भरून द्यायचे मंडीला
हा आता भाव आला ना
हम्म बावार ते चालू येत वीस पंचवीस रुपये
आहे त त शंभरचे तीन किलो भेटय त ते
हा का
ह भावा आला ना आता ते काल आलं ना यांनी शंभरचे तीन किलोण मी म्हणली चार किलो भेटत होते आता तीन किलो झाले
आता मग भाव वाढले ना
हा भा वाढलं ना आता अता का ते पन्नास रुपये किलो दिन
हा का त्याचा वर्ष प्रॉब्लेमच होता ग कालतून
हा काहीतरी प्रॉब्लेम होत ते आज ए अं
हे गेले का ऑफिसला?
हा ते गेले ना आता थोड्या वेळेने गेले ते
अहच अ का
उअ त्यांना साडेआठलाच ड्युटी राहती
हाआ का?
घरून साडेआठ ला निघत्या तिथं साडे नऊला दिसत्या त्या एक एक तास लागतो ना
हां का?
सकाळी सकाळी ट्राफिक राहते
हा मग आ सकाळी सकाळी दिवट्यावालेच राहते ना
ड्युट्यावाले राहते ना रात्री तसचे त्यांचा टाइम आहे ड्युट्यावाल्याचा टाइम कंपनीचा टाइम एकच होतो.
हा.
आज तर दिंडी निघणार म्ह इतकी ट्रॅफिक राहणार
ते झालं का रोड चालू झाला.
कामेत भाई ते म्हणत होते मी म्हणली त्यांना एक रोड बंद आहे म्हणून दिंडी ना. कॅनसल होते ते म्हणण म्ह सलू म्हनड
हा दिंडी म्हणजे आता आपले म्हणजे आपल्या गावाकडले पण लोकं चालले
होय ओ कोणता तरी मार्ग दिला वाटतं त्यांना जायला
हा दिला अस नाव
आंव. तर म्हणी इतकीे ट्राफिक राहणारे आज मला टाइम होणारे म्हणे यायला हम्म.
जर सु सुट्टी दिली लोवकर तर मी लवकर निघून जाईन म्हणीन घरून करी
यां का उ चालतंन मग उम्ह चालतन मग घरून बी
पण सुट्टी नाही देत ना ओ ते तिथलं तिथलंच काम करू लागता तिथं काय प्रिंट त्यानं ते सगळं द्यायला लागतंय त्यांना उन घरी क्रीम त्याना
हा हा.
आपल्या घरी प्रिंटर नाही ना जेरॉक्स रात्या
हा मग ते भेटत नाही ना उओ.
मग काय आज दिवस भर तुम्ही ग कांदेच भरणार
हा आज कांदेच भरणं ये आता कारण की हम्म काय म्हणली
पोरं गेले का शाळेत?
हा पोरा अर्धा तास झालं पोराला जाऊन शाळेत
उम्म.
हा अर्धा तास झालं त्यानला जाऊन शाळेत
हो का? सकाळी सकाळी दनदनच राहती तुमच्या मागे पण
हा दनदनच पुन्हा ते डब्बे करा लागते ना
डबे कररमेव कर
हा
मग पुूरची लय ना दे डबे वेगवेगळे हे नाही खायच हा ये नाही खायच ते नाही खायच आमची पोरगी त अस हातिका म्हण दांगळू जात
हां
अ प इथ ऊन पाडला
तोपोरग उटठ लाग
पोरगा उठला पोरगी झोपेल आजू
हा
पोरग आज सातला फ उठलेला आहे
हा हा हा
ह
हम् स्वयपाक झाला?
उम्म.
स्वयपाक झाला तुझा?
आंटी तर त्यांनी झाला का नाही काय माहिती
काय माहित नाही गड्या आंटीचं मला
हम्
तरी नाम त्यात फोन थोड्या वेळा ना
हा
हम् हम्म
तुमचा आधा एकवीस वा कॉल आहे का ये
हम
अरे काहीतरी प्रॉब्लेम अस ना ते म्हणजे एक वेळेस इकं चालू नाहीय
हा हा
आणि आपण दिवसभर ते ऍप चालूच होत ना एकामागे एक एकामागे एक काल खूप कॉल लिमिट अस असणं त्यांची दहा कॉल पंधरा कॉल कॉल अशी लिमिट असेल ना
हा
लिमिट संपली का मग नाही होत अस ते माझे आठ रात झालेले अजून बारा कॉल बाकी
समजे येव दजर वीस पूर्ण होते
हा का माझ्या अ ठराव झालेले मी तर तीन कॉलवरर अशीच बोलली अंजलिताईला दोन कॉल अंजलिताई मला दोन कॉल लागले आणि ती जीया आहे ना माझ लागतच होत नाही मग त्या ती त्या म्हहि मी लाव का बाई मी लावून पाहते म्हणे माझा लागतो काम आणि त्यांनी लावलं मग मी कस कसे कट करू ई बोला तुम्ही आता तुमचा तर लागला ना हो हो हम्म ह्
भाजी पोळ्या झाल्या तुझ्या
हा भाजीपोळी झाली आता दिदीला कर नाही काहीतरी वांग्याची भाजी केली मी
हा हा
पोळ्या केल्या भात केला थोडस.
हा.
आता नाश्टेला पोहे केले ते दिदीला काय कराव?
तिला दे नाही काही करू.
हा दिदी घेत नाही ना वांगची भाजी नाही ती ती नाही आवडती चल चाय पी. अ
ऐकू येत असणार
लाईट जाईल म्हणलं परत.
हा चाय दीदी अभी उठेगी ना
हम
दिदी सोयीना तू पीले चाय. उठेंगी ना फिर आपण उसको देंगे चाय तू पीले अभी
नाही म्हणतो प्यायला.
तो मणतोय दिदी ला उठव चहा घे.
हा
ते एकटा खात नाही ना त्याच्या बरोबरच खातेय भांडायला दम नाही.
मग तस आहे
हा भांडणी करतेना ती पोरगी पण ऐकत नाही इतकी मोठी पोरगी पण तिला समजत नाही. आणि पोरग काय करती तिला मारतो.
हा हम् ब
दोघंस अजिबात जमत नाही हिल जे लागत तिला ते लागत.
हा आणि बरं झालं.
त्यांनी हमम स्वयंपाक नाही झाला तुमचा?
पाऊस उघडला म्हणलं बरं झालं मग
हा पाऊस उघडला. जर स फ्रेश वाटत मग ऊन जरा जर स पडलं तर. दुख नाहीयचे कामही नाही ये
हा ना.
आठ दिवस झाले ना पूर्ण?
ह हा आठ दिवस झाले.
आठ दिवस दिवसापासून ऊनच नि इकडे.
इकड पण नाहीये.
हम्म दुख नाही येते ना पोरांना पण दुखणे यायला लागले. सर्दीन खोखला.
हंगा त्याच्या वातावरणात.
आमच्या भैयाची पूर्ण नाक अशी लाल जरद झाली.
हा.
सर्दीनीये आता तिला पण अस कस करतोय काय मी ईथ
साक्षीच झालं असन चालू आता आपले चालू झालं म्हणलेव.
तिने तर कोणालाच फोन लावला नाही बाई
काय मालूम बाई
ती फोन लावाना नाही अन आपल्या घ घेणा नाही कायत बिझी इतकिन काय येत नाय काय माहीत
आम् तेहताच्या मा दूराड आहे नाग ती मग तेप बायान मारली का
आं
ती बाया वारली ना एक बुद्धाची
त काय चालू काय त्यांचं का
काय माहिती
मी फोन लावला त त नाही उचलल्यान बाई
मे बी लावलं हो त्यां उच्याला
हा उसला न स् नाहीधदी
हम्म
हम् रुका बाात करे म फोन पे फिर देेत म ते
ह
फोन पाहायचं त्याला
ह
हा पुर पुण्यातच लागत त्यांना हो क
त स्वयंपाक कर लाग ना तुला
काही ना तरी काय मनोरंजन पाहिजे त्याना बी
यंदा दिवस लागणार आपलं तरी करती का तो